हा, आवाज जरासा हे कर तुझ्याकडून
हा, मम्मी!
हा, बोल! काय, काय भेत ना आम, काय जाणार काय, काय झालंय.
काय झालंय, हे गेले नाहीत ना थायलंडला त्यावेळी
हा!
मग, हे काय म्हणायला लागलेत
हम्म!
की ते तिकीट आम्हाला तिथं द्या, आमच एक्स्ट्रा अजून एक. म्हणजे, मग संस्कारला पण हे कर
बरोबर, बरोबर, बरोबर हा!
मग ते अजून, त्यांनी काही करणार आहेत. अजून ठरलं नाहीये.
हा, हा, हा, ह जरी नाही हे केलं तरी त्याला घेऊन जावा दिदू.
हो, हो त्याला घेऊन जायचंच आहे ग!
हा, हा, हा कस आहे, त्याला पण ब वाटतयचं की, जाववं असं कळतयं ना, त्याला आता सगळं. हा, पण त्याची परीक्षा बिरीक्षा कसं, कसं त्या हिच्यावर बघा काय ते
आता लगेच नाहिये सोड ते
हा! लाडू काय, लाडू मग होतो या इथं काय तेझं काही नाही. नाही चांगली गोष्ट आहे की!
हम!
काय, काय आणि काय, काय मोठं, मोठं काय आणलंयं. पप
नाही.. कुठ ग हे तेवढं अशे त हाऊशी नाहीत ना,
हा, हा! मी फोन केलेला, मी म्हंटल होत तिथलं तेल घेऊन या म्हटलो, मसाज
हा, हा!
मला म्हणत्यात पप्पांच्या ऑफिस मधलं आहे की, ट्रान्सफॉर्मर
हा, हा, हा, हा. ते तिकडं कसं आहे. जास्त करून
म्हणजे कॉस्मेटिकचं.
हा, हा, हा, हा, नाही, नाही, थाय लेंलंडला कसं मसाजचा बाम मिळतोय म्हणे, तेल नाही बाम.
हा, हा, हा.
असं, आता हे गेलं होत्यांना भोसले काकी. की हे सगळी परवा जाऊन आलीत ना थायलंड ला.
हा.
मग बाम मिळतोय तिकडं, ते स्पेशल असं हाय ते थायलंंडच. असं म्हणून म मग त्यांना बोललो होतो, म्हटलं घेऊन या म्हणून असं.
हे म्हटले तिथं सगळे म्हटले, असे सगळे मॉल्सच सगळे,
हां.
मगऽ
तिथला बाम हे घेऊन आलेत ग, आणी चांगला एकदम चांगला असतोय म्हणे.
हा हा हा हा, आता पुढच्या वेळी आम्ही गेल्या जर तिथं असेल तर बघते की,
बर, आनला नाही वय तुम्ही.
नाही.
काय बाई माणूस असल बघ, एवढं मी सांगितलं मुद्दाम
नाही यांना चेष्टत वाटलं असल ग.
नाही ग, खरोखर मी सांगितलं होतं.
नव्हे ह्यंना असं
हा.
तिकडे गेल्यानंतर लोकं ते मसाज वगैरे करत्यात, म्हणून त्यांनी मला चेष्टेत म्हटले की, पप्पांनी सांगितलय मसाजाचं तेल आणायला म्हणून असं.
पप्पा कुठं, मी सांगितलं होतं त्यासनी माझ्या पायाला लावायला म्हणून. हहह
नाही नाही, हना तुला खरं सांगू का, ह्यांना हंना ते असं चेष्टेतच वाटलं, ह्यंना ते असं सिरीयसली ऽ वाटलं नाही गं.
हं नाही मी सिरियसचते सांगितलं हुतं माझं पाय दुखत्यात म्हणून. घेऊन या आणि पाटील वहिनी आणि हे म्हणत्यात खूप फरक पडतोय यावर त्या ह्यनं भोसले काकी पण म्हटल्या अहो मी जरा संध्याकाळचा लावून जरा हे करतोय, मला पायाला बरं वाटऽ तय, जरा कमी आलंय ते लावल्यापासनं असं. मग आता म्हटलं, निघाल्यातच तर सांगूया, असं झालं ग.
हा हा हा हा हा हा हा.
काय करायचं.
नाही नाही यांना, म्हणजे हे मला म्हटले की,
हा.
खरं यांच्या डोक्यात काय माहिती आहे का, कि तुम्ही असं चेष्टे न यांना
हा हा हा, म्हणायला लागलोय, हा हा हा.
हा चाललाय तिकडं तर मसाजच तेल घेऊन या.
हा हा हा हा हा ह. हा हा हा हा हा.
नाही आता मी पुढच्या वेळी गेले तर घेऊन येते की मम्मी, मला त्याचं नाव वगैरे काकूनच्याकडनं घेऊन ठेव,
हा हा हा हा, अगंऽ आमच्या नातवाला मोठ मोठं आणि काय आणलंय तेवढं सांगा आम्हाला.
नाही गं.
आमच्या पप्पानी मोटं मोटं मोटं आमच्या पप्पानी आणलय मला त हे रोज सांगते बघ आता.
ते ह्यांना कस, ते मी असल्यानंतरच ते लक्षात येतय, हेंना एवढं नाही ग
हम्म, हम्म. त्यांना काय एवढं म्हणजे
हा, काय घ्यायचं एवढं लक्षात येत नाही गं.
हा आणि वेळ तरी कुठे त्यांना तेवढं हु
हा, त्यांचं ते कस पहिला दिवस त्यांची संध्याकाळी मिटिंग.
हम्म.
तेच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिकडे ते रेसिंग ला.
हम्म.
आणि तिसऱ्या दिवशी जरी ते चेकआउट केलय.
हा, हा, मग?
आणि तिथं ते सगळे मॉलच ग आजूबाजूला.
हं, हं, हं.
त्यांच्या हॉटेलला बीच होत, तर ते तिकडं त्यांना जायला वेळ मिळाला‌
हा, हा, हा, हा.
सगळे कंपनीची लोक त्यांच्याबरोबर भेटणं वगैरे, हे महत् त्वाच असतय ग, त्यांनी काय, काय हे केलय असं.
हा, हा, हा, हा, हा, हा. खरेदी करायला वेळ तरी पाहिजे की, त्यांनी द्यायला पाहिजे जावा तुम्ही एक चार तास तुम्हाला वेळ आहे हे करा. आणि मॉलला कस हेच असतंय ग सगळं महागच म्हणा किंवा सगळ अस हे, इथ ज्याला काय घ्यायचय, त्यांनीच ते हे कराय पाहिजे.
आणि ते कसं झालं? सगळं ते कॉस्मेटिकच, ते काही हेंना काही कळेच ना ग काही घ्याय
हा, हा.
मग ते, ते रोहितन ते ते ट्रान्सपरंट नेलपेंट घेतलं म्हणून, ह्यांनी एक ट्रान्सपरंट नेलपेंट घेऊन आणल्यात.
हा, हा, हा, हा. जग जाऊन आलेय, व्यवस्थित सगळं त्यांचं ते महत्त्वाचं.
आणि पोरा स शंभूला चालल्यात फक्त टी शर्ट ग.
हा, हा.
ते तिकडचे नसतात काही ग, ते आयल थायलंड वगैरे अशे, तशे.
रानूला आणलं नाही होय?
त्याला एक आणलाय की.
हा, हा, हा. हं, हं, हं.
आस.
म्हणतोय आपण खरं, बाहेर पडलं की आपल्या गावात जाऊन आणि ते स्वस्त आहे म्हणायचं पाळीथ येत्या तिथं.
आणि आता मुंबई म्हणतोय ना मम्मे तर ते तसं पण राहिलेलं नाही बरं का?
हा.
म्हणजे आपल्या इकडं जो रेट आहे ना तसचं आहे, सगळ इकडं.
होय, काय तिकडं गेली अन् स्वस्त पडलंय असं काही होत नाही, उलट ओझंच घेऊन यायची पाळी येत्या, आता जम्मू-काश्मीरला वगैरे गेलो का नाही जम्मू काश्मीरला वगैरे गेलो का नाही स्वेटर, शाली, बिली तीच हा
किंवा राजस्थानला वगैरे कसं, असं वेगळं काहीतरी बघायला मिळते तिकडं.
हे असं पण ते आपल्याकडे ठराविक वस्तू मिळत नाही, तेवढंच म्हणजे घ्यायचं.
हो, हो, हो.
नको ते घेत बसायचं नाही.
हां,
आता ते रजई पण आपण जम्मू वरणं आणली आम्ही त्या ह्याच्यावरनं वैष्णव देेवीच्या तिथनं, ती क्वालिटी हथं नाही बघ.
नाही, नाही, नाही, नाही, नाही मम्मी
म्हणजे किती दुकानात आपण गेलो पाच -सहा हज हजार जरी यांनी रेट लावून जरी दिली, तरी त्यो बघ ती क्वालिटी येत नाही.
नाही, नाही, नाही.
असं होतया पोराना हे आपलं, हलक्यात हलकं तेवढंच
हो.
ते टी शर्ट वगैरे म्हणजे आपलं, तिथली आठवण म्हणून ते
हो, हो, हो.
बाकीचं काय असं हे नाही घ्यायचं. आणि वोझ बघून, आम्ही तर पहिल्यांदा वैष्णोदेवीला गेलो तेव्हा नऊ आमचं हे झाली होतीत
हम्म,
काय तुला सांगायचं जयराज गाडी घेऊन आला होता ना
हम्म,
आता, तुम्ही म्हणलं दोघी जनी रिक्षानं या. तुम्हाला काय बसायला इथं जागा नाही म्हटलं, काय सगळं काय जम्मू काश्मीर खरेदी करून घेऊन आलायसा काय?
अन् ते तिथनं ते हॉटेल पर्यंत तरी न्यायला पाहिजे की गं.
अं,
घेतलेलं साहित्य गं
हं,
हॉटेलपर्यंत तरी घेऊन जायलाच पाहिजे कि ओझं
होय, होय, होय, होय हॉटेल पर्यंत जायला पाहिजे, तिथनं मं ह्याच्यात पण आम्हाला कसं ते हे होतं ना उचला- उचलीचं नव्हतं, फक्त हॉटेल पर्यंत न्यायचं आ अंमं ते पण ठराविकच. आणि हिथ अं, हिथं बसलं की तिथं उतरायचं अन् तिथं म्हणजे उतरायचंच नाही परत. इथं ठेवलं क नई की रेल्वेत, की परत आल्यावरच रेल्वेत न काढायं असं आमची सोय होत होती ना.
हूं!
त्यामुळ ते आम्हाला ते बरं पडलं नाही तर काय उचलाय सारखं अ सल्यावर काय.
हं!
उचलायसारखं असल्यावर काय घेतोय बॅगाच उचलतांना नी! रूमपर्यंत न्हेताना नाक्की नऊ येतेयं.
हूं!
आता नको वाटतय त्यां आता म्हणजे धाडसचं होत नाही मला तरी आता, ह्यांना कुठं घेऊन जायाच म्हंटलं तर.
हा हा!
अजिबात मला धाडच नाही तुला सांगायचं म्हटलं त.
हू!
त्यांना पण तेवढ आता ते बसायचं नं उठायचं झेपत नही.
हू!
आपलं आपलं असलेलं बरं आपलं गप घरात दोन वेळचं खाऊन. आणि काय काय म्हणतेस हॅलो!
हा!
हा येतय ना ऐकू?
हो येतयं की.
हा हा हा हा हा!
त्याच्यामुळे आत्ता काय घेऊ नकोस.
आ!
कपडे झाल्यात भरपूर ग मला आता.
हा हा हा हा हा हा हा हां!
आसं मं तेव्हा मग! काय घ्यायचं असेल तर मी काय तिकडं येईन खरेदीला वगैरे तेव्हा बघू मग.
हा हा हा ह ह काय मग आम्हाला तर! त्या तुझं ड्रेस मधलं तरी काही कळत नाही तुला, सांगायचं म्हटलं तर कसलं घ्यायचं, आणि काय घ्यायचं.
हं!